फोनच्या नादात कुठं ठेवलं तेच आट
इतं कुठे ठेवले, अ तेच बघते बग.
हां ते त, तेळच झाला.
तीच करायची आता धा-धाच झाले माझे ते दहा राहिले. इ इथ नव्हत ना कचरात टाकलं नाही कचरा? आजून इथे कचरा.
कचऱ्यात कसं काय पडल, तितच खाली पडलं असंल. टेबल खाली.
फक्त काय ठीके बघते, कुठं सापडलं तर.
हां, काय तर
मी अजू पाणी पण नई भरलंय तूक
म्हणजे बाटलीत पाणी नई टाकलं का?
प्यायला घे तेच ते लक्षात येत.
इतच आसल.
हां खिशात कस? हां, नाई-नई काऊन शकतय ये झाकन. पी
आसल तिथंच.